यालाय का आवाज का जेवला?
नाही आजून जायाचायं जेवायला.
बरं मग, काय कसं निवांन चालूयं क-काय?
हम्म.
किती जण असत घरात?
घरात मी आहे की पाच जण आहे. मम्मी, पप्पा, दोन भाऊ आणि मी.
बर तु मोठाय का बार काय मग?
सगळ्यात लहान आहे मी.
म्हणजे लडाका म्हणा घरात.
हा तस हा तसच आहे समजा.
बर. मी पण आमच्या पण घरात पाच जण आहेत.
हा हा.
फक्त मला दोन बहिणी आहेत सगळ्यात लास्ट मी. म्हणजे मी एकटाच आहे.
ह् तुमचं मा सारखंच आहे मग.
हा. ह काय करतात घरली.
घरातली ह काय ना असं हे नाही घ्यालाय. म्हणजे गाड्यातन आहे आुमच्या काकांच्या तेन. तसच भाऊ बी तिथंच असत दोघजण. मोठ्या गाड्या आपल्या आयशवर दिन असतात बघा कसल्या.
मग आमच्या पण त्याच आहेत गे.
तुमच्या भी गाड्या आहेत?
हय आमच्या पप्पा पण गाडी चालवते आमची पण आयसर आहे एक लेलेड आहे, एक आयसर आहे.
हा हा आमच्या ब आहेत का तस.
हम्म म लाईन ला फिरवता का आपल्या गावात.
नाही लोकल बी आपलं म्हणजे गावातल्या गावात बी असते घ्या नाहीतर. आपला हिला.
बाहेर भिवंडीला बी जातात भिवंडी, तारापूर वगैरे असं गुजरात साईड ला.
मग कोण ड्राय्हर आहेत काय?
नाही दोन भाऊ जातात ग्या भाऊ जातात आणि गेलेत की. काका एकाकडेवर जातेत नाही तर गावातल्या लो.
बर आमच्या प आमच पप्पा आमचे काय लोकलथच असते ना. आमच्या बाप्पाचे फिक्स वाढ आहेत ना.
हा हा.
आणि एक गाड्यावर ड्रायव्हर असते.
हम् हम्.
तेच म्हटलं. असं लांबचे भाडं असत सोडा ऐकऐकांची. ती पण असते इकड महाबळेश्वरती म्हणा.
हा हा.
इकडं सोलापूर, पंढरपूर.
हा.
तिकडं असतत, मग तुमच्या असं कंटिन्यू लाईन ला जाईल काय?
हा ते दोन दोन तर कंटिन्युस रायन असतात आणि एका. काका कधी जातेात नाही तर कधी लोकलमध्येध्ये असत म्हणजे असं दोन्ही.
दोन्ही पण करता काय तर म्हणजे गाड्या स्वतः जाईत.
हा स्वतःच्याच आहेत.
बर चांगला आहे. वैयक्तिक स्वतःचा बिझनेस आहे. परजण काय तर असं आपलं स्वतःच ट्रान्सपोर्ट तेन होऊ शकते.
हा तसं आहे का विचार आहे ते डोक्यात बघाच अजून त्याला हो अजून खूप दिवस लागणार.
ते काय ट्रान्सपोर्टवाल्या जरा जातात ोडा थोडफार दिवस त्याला लई लायसेन तीन काढाला लागते ना ज जीएसटी नंबर दे नार त्याला. बार लाडतर हाय त्याला.
हम्म. फक्त एवढंच की एकदा झालं की म्हणजे झालंच मग हाय मग.
हम्म म स्वतःच झाले कि काय वाटत नाही हो कोुणाच्या असं पाया पडा हे करा ते करा असे कायलाच लागत नाही. मी कोणाच बोलून घ्यायला येत नाही नंतर ह्याला हे त्या मग नंतर बोलू दाखवणार ह्याला मी लावले ते केले हे केले. तुला कामं मी दिले असं कोणी बोलू शकत नाही ना नंतर.
हा होय तर हुतंय का लय जाण असत्यात स असतात.
हा आणि आपण आपल्या स्वतः पारट्या जोडली की आपलं आपल होतय. नंतर लोक म्हणून दाखवणार ह्याला पाट्या मी दिलोय हे केलय आमच्यामुळे मोठ झालंय.
अ त्यात काय तसं लैजण म्हणत्यात आता काय हे जळणार असतात नाही थोडी.
झळणार आहेत सोडा का आता परवादिवशी भावान नवीन गाडी्या आणलाय माझ्या.
हा हा.
म्हणजे काकांचा मुलगा सखा चुलत गाड्या आणला गाड्या आण लल्या दुसऱ्या दिवशी गाड्यातर आमच्या क्रांचेस तीन पडलेत काय बोलायच आता.
हमम ते होय काय आता काय सांगायच. अ कोणाला बघा एकेकजणांना कसं बघवत नाही ओ एकेकांना.
हा. आणून एक दिवस बी झाल नाही सरळ नुकता गाडी संध्याकाळी जाऊन आणलूय. गेले गाड्याना गेल ते दुपारी म्हणजे शोरूम आल्या म्हटला जेवाय सुट्टी टी झाल्या थांबा म्हणायला लागला जाऊन जाऊन तिथे थांबलोय तेन. आणि नंतर गाडी घेऊन बाहेर पडलो गाडी घरला घेऊन आलो संध्याळी पूजा तेन गेलो गाडीची
हा हा.
नुसता जरा घरातली गाडी घेऊन जरा सगळीजण ट्रायल ते मारून आलीत अस.
हा हा
अन संध्याकाळी गाडी लावते तर दुसऱ्या दिवशी जाऊन बघ. तू जर सकाळी गाडी पोसताना क्रॅचेसच आहेत अरे हेच्या आईला म्हटलं.
ह हा.
म क्रॅचेस तेन पडल्यावर काय आता कोणाला काय बोलायचं आता आपल्याच डोळ्यासमोर तर झालं नाही.
हम्म काय बोलता बी येत नाही व.
हा.
हं बोलून कोणाला बोलयच अस भी होतय.
व्हय. आणि न बोलले की लगेच एकाला बोलले की दुसऱ्या राग लगेच.
हा.
अस हुतंय. त्यामूळ काय अस एवढं विचार करायला सोडून दिल मग तिथल्या तिथेच.
हम् हम्म हम. तेवढं होतय रे आता धंद्यात.
हम्. तस चांगला अस गाडी धंदा काय वाईट नाही स्वतःचा हाय आपलं. काय चालतय कुठ बाहेर कामाला तेन जायला येत नाही.
हम्म निवांत म्हणजे आपलं आपलं तेवढंच जाऊन आलं की नाही. आपलं भार आहेत एवढंच नंदा दिेव.
मग. काकांचा मुलगा कायम जातो पण जरा ट्रान्सपोर्ट जण शिकतोय. बिलाट्या तेन मारतय ते. गाड्यातेन भरायच सगळं त्याला माहिती आहे.
हा तसला असलं की म्हणजे मी काढायला सोप होतय म्हणजे.
आमच्या पप्पा कसा पाहिला. पहिला आमचा पप्पा ट्रान्सपोर्टमध्येध्येच काम केलेले पहिला ट्रान्सपोर्टमध्येध्ये गाड गाडीवर होती.
हा हा.
पप्पा आमचं पहिला लग्न दिन व्हायच्या अगोदर लाईनच करूनच दिली ना. मग त्यामुळे त्यांना सगळा अनुभव आहे. कुठं काय आहे काय नाही. ते बघत जरा असं मग काकांचा मुलगा. तो पण जरा ट्रान्सपोर्ट म्हणजे त्याला जाते त कधी कधी असं.
हा हा.
त्याला पण तिथलं जरा बिलट्या त्यान करायचं त्याला माहिती आहे ना सगळ त्यातलं.
हम् हम.
काका मन्हालतीत परवा. बघाच जरा स्वतः ज ओढं आता ट्रान्सपोर्ट.
हम् हम्.
हे जरा बघायचं काय काय नियोजन करायचं आपलं आपलं होऊन जाते एकदा स्वतःच.
होय.
मग तुम्ही असं डेली भिवंडी भरता काय तारापूर वाप्या असत्या.
कसं असतं ट्रान्सपोर्ट मध्ये जे माल घावेल ते द्या भरून जाव लागते त्यांना.
म्हणजे भिवंडी भरली भिवंडी तारापूर भरली तारापूर असं जायचंय होय.
हा शक्यतो तर भेवंडीच जाते जास्त. कदाचित एक तारापूर त्यांना गाडी दुसरी नसली की नाही मग आमची तेवढी भरतात.
असं म्हणजे एखाद एखाद एकाच. एखादी वेळे असं ऍडजस्ट कराय लागते मला.
हा तेवढं होती काय आता.
हा हा हा. मग आणि?
काय नाही बघा.
तुम्ही गाडीवर जाताय काय.
काय झालं?
गाडीवर जाता काय म्हटलं तुम्ही भावान त्यांच्या संग ये ना असं कधी.
हो असं म्हणजे तिने कुठल्या गावातल्या गावात त इिकडच जवळ जाणार असेल की नाही. कधी असं सुट्ट्या असले म्हणजे कॉलेज सुट्ट्या असले की नाही जाऊन येते मी.
म्हणजे असं लोकलला त गेले तर जातय काय? हम्म हम्म हम्, मग गाडी जण मारताय तुम्ही?
नाही ज येते जरा जरा असं शिकाले अजून म्हणजे असं परफेक्ट बी येत नाही या.
म्हणजे म मोठी गाडी असं जरा बारकी असं. छोटा तेले बारके लिले आणि ते दिले मग चालत आहे मणा.
हा तसल जाते का तसल पी काय विषय नाही.
मोठी गाडी शिकायची जरा हेच आहे सोडा. जरा अंदाज तेन काढूस तरर त्याचा वेळ जाते
हम् मोठ्या गड्या मग जासं येऊ त्या
हा जरा आता हातात बसूनच प जरा वेळ जाते त्या टर्न येईन
हो
का मारला की नाही कधी असं गाडी
रस्त्यावर मारलोय का असं मोका रस्ता असल की भाऊ देतय कधी कध चावायला
हा
तेवढंच बारीक मध्ये
असं लहब लांब गेले जरा मोक रस्ता असला हायवेला देऊन मारलाय
हा हायवेलाच के
बर मग तुम्ही असं कधी जर जाता म्हणा कॉलेजलान सुट्टी असली की
हो तसं जातेय का
म लांब कधी ग्यायला की नाही
लांब गेले का म्हणजे असं ललेबी नाही असं सातारापर्यंत लास्ट
हा हा हा म्हजे साधार सातारा पद् काय ते कराडचे बरेच काम चालाूय आवडतं तिथे जरा ट्रॉपिक त्यां लिवते मन असं
हा तिथं जरा जास्त होते तिथं कराड एकदा म्हणजे तुम्ही सोडला का नाही मग तिथनं काय एवढं वाटत नाही जात त्या गाडीने वान
हा हा हा
कराडमध्येध्ये जाऊपर्यंत एवढ चरा त्रास होते
हम्म हम् हम कुठं तुमच्या गावावर भरताय काय भहेर भरताय गाड्या तुम्ही
हा आपल्या इतरांची का आवतच घे खूप ट्रान्सपोर्ट आहे तिथं म्हणजे हा म्हणजे कसं ते कापडाचच सिटी म्हणजे असं एक शहर असल्यासारख आहे नाही
म्हणजे कापडते तयार होते काय मग ते इथन इथन तुम्ही इकडं भिवंडला त्यां न काय ते तयार झालेलं सगळं
हो भिवंडी ला
मला वाटलं ती हे नाही बाच कधी नसतात ती ह जी कोणा नसत काधी कारखान्यातली
हा सुताचीीवय
हा
ते कस ते तिकडे मिलज असत आहेत ना ते सूत तयार करायचं मग ते येताना तिकडं आपलं भिवंडी साईडला म्हणा आणि तारापूर साईडला
हा हा हा
सनातन वगैरे आहे क नाही
हा हा
तथन येताना ते येते सुूत नाहीतर कसं असते आपलं वेगवेगळं काय बी येते का म्हणजे असं आपलं मिक्सर तेन ग्राइंडर
हा हा
आपलं भरण्या भरण्या तर कधी कधी ऍसिड असते गाडीत कॅन असते ऍसिडची
आ सुडी पणेत तिक ना
हो सिडती कडनच येते
बर मग अे ती ब्यारलेच येतात मणा वाटतं मग
हा बोठे बॅरल भीेतात नंतर आपलं पस्तीस किलोची कॅनसत पस्तीस नाही तर पंचेचाळीस किलोची तसले येतात ऍसिड शॅम्पू आपले इथं काक कापड ब्लिचिंग करण्यासाठी
हा हा हा हा चांगला आहे मणाम्हणावं ते
हम्म चांगला आहे ते
हम्म तेवढं ये गाडी धंदा म्हल्यावर जरा रिस्क असत्या सोडा तेज काय ते होत असते कधी ना कधी
हा तेवढं तर होते काय त्यांनी
जेवला का नाही म
नाय अजून तुम्ही
हाय मी जेवूनच बसले.
हा हा
हम्म हम्म हम्म म बरं हाय नव्ह सगळं
हाय हाय चांगलाय तुमचं
हाय हाय निवांत हाय सगळ निवांत हाय.
हम्म हम्म
चालते चालते.
हा
हम्